हॅलो.
मग
हॅलो ताई येतोय का आवाज
हो येतोय.
हॅलो.
हो बोला ना येतोय.
ह माझं येत आहे ना तुम्हाला व्यवस्थित माझा आवाज व्यवस्थित येतोय का? कस ग्यायला तुमचा उन्हाळा या वर्षी हो.
नळा बघा या वर्षी इतकं अकडकण होतं खूप उुशण होतं वाईटलेली मुरली.
हम्म.
म्हणजे अ आपल्या
थंडा महाराष्ट्रामध्ये कधी इतकं ऊन नसतं इतकं आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊन होतं.
हो ना पाऊस म्हणजे अ खूपच लेट झाला पडायला
हम्म.
तसं बघा भारतामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलं तर उन्हाळा हा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू खूप महत्त्वाचे आहे.
हम्म. पण मग उन्हाळ्यामध्ये जास्त असं म्हणजे उन्हाळा हा ऋतू सगळ्यात जास्त कठीण वाटतो.
हम्.
कारण त्यावेेळेस उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं शेतीला मुबलक पुरेसं आपल्याला स्वतःला पण काही भागांमध्ये पाणी असतं बघा पिण्यासाठी तर काही म दे आणि आपलं जीवन सगळं पाण्यावर अवलंबून असतं.
बरोबर.
ह ह. आणि बघा ना उन्हाळ्यामध्ये असं पिकं घेतली जात नाही बघा ना जास्त करून काही अ उन्हाळ्या पाण्यामुळे असं हे पिक पड पडतच राहून जातात शेत पाणी नसल्यामुळे आणि ह्या वर्षी उष ह्या वर्षी जमिनीमध्ये इतकी उष्णता होती का? म्हणजे आत् ति ब्राह्माणाच्या बाहेर कधी म्हणजे पूर्वी जे सगळे आजी आजोबा बोलत होते ना का आम्हाला इतं ऊन कधीच आठवलं नाही या वर्षी जास्त ऊन आठव ठवलं उष्णता खूप होती.
बरोबर.
हम्म हम. आणि त्याच्यामध्ये आणि लहान मुलांना पण या्या वर्षी उन्हाळ्यामध्ये खूप. त्रास झाला आणि वृद्ध माणसांना पण खूप त्रास झाला.
खू खूक
आम्हाला तर खूपच कठीण गेलंय.
हो उन तर. तस बघायला गेलं तर म्हणजे अ खूप मोठा उष्ण ऋतू असत तो उन्हाळ्यात म्हणजे साधारण मार्च पासून चालू होत तर जून एंडिंग पर्यंत उन्हाळा ह असतो म्हणजे जूनच्या एंडिंग पासून पावसाची सुरुवात होत असते. तिथून शेतकरी अ पिकाची पेरणी वगैरे ते करायला असते. चालू करतात.
हो. ह्या वर्षी मागच्या वर्षी बघा ना सहा महिने कंटिन्यू पाऊस होता. मागच्या वर्षी मे महिना कुठे गेला? तर उन्हाळ्याचा त समजल्या सुद्धा नाही ह्या वर्षी तसं खूप जाणवलं उन्हाळा. पाऊस पडेपर्यंत. आता मध्ये
आला त्यातही खूप उष्णता करून गेला.
हो आणि आता पाऊस झाला दोन दिवस तर काही ठिकाणी खूप असं नुकसान सांगितलेलं होतं तर काही ठिकाणी पाऊस पण पडला नाही. म्हणजे शेतीचे काम हे सगळे पावसावरच अवलंबून असतात. पेरणी वगैरे हे का.
तेच जर थोड्या पाऊस डल्यानंतर त्यांनी पेरणी केली नंतर खूप जास्त प्रमाणात पाऊस पड तर मग त्या पेरणीचा काही उपयोग हो
हो ह म नुकसान होऊन जातं ना त्या पिकांचं असं बी खरा सळून जातं किडे मुंगे खाऊन घेता मग. मऊन असलं तर असं म्हणजे ते बीज फुटत पण नाही ते काहीच नाही रोप पण तयार खूप म्हजे श तरी लोकांचं शेतकरी लोकांच ह्या म्हणजे सगळं पावसावर जे शेती अवलंबून असते ना.
कारण ते कसं अ म्हणजे शेतकरी त्यांच्या शेतीच्या वाढीसाठी अनेक रासायनिक पदार्थ घालतात, केमिकल त्याने जर पाऊस पडला तर मग ते, कीटकनाशक भरपूर प्रमाणात उत्पन्न होतात ना.
हम्म. रासायनिक खत वगैरे ते जास्त हे वापरतात त्याच्यामुळे ते असं किडे वगैरे तयार होतात ना असं.
हो.
हम्म.
पाऊस पाहिजेच, पाहिजे खूप महत्त्वाच आहे पण मग इतकात अति
पाऊ ह आणि तो नुकसान, पूर्वी नव्हतं इतकं असं म्हणजे त्यात निसर्गाचा पण हे राहिला. अ लोक झाडं पण नाही ठेवते, एक जंगल सुद्धा जंगला तोडून टाक काही तिथं प्लॉट वगैरे असं घर वगैरे त्यांचे काम करता असं, कंपनी वगैरे तयार करत. आणि मग पर्यावरणाचं पण नुकसान होतं, सगळंच नुकसान होऊन जातं ना हवेचं. पण प्रदूषण होऊन जात.
हो तेच ना आता अ तर हा कृषीप्रधान देश आहे, तर बघा आपल्या देशात मोठी लोकसंख्या म्हणजे शेतीवर अवलंबून आहे.
हम्म आणि शेतकरीचं जीवन सगळं शेतीवरच असतना आपण तस सर्विसवाले काही सर्व य ये करू शकता का पैसे व नोकरी वगैरे करून त्यांना थोडेफार पैसे वगैरे तस शेतकरी लोकांना जो माल पिकवल शेतात. त्याच्यावरच तर त्यांचं जीवन अवलंब त्याच्यात पण त्यांना कधी कमी हमी भाव भेटतो, कधी जास्त भेटतो.
ह
पाहिजे तितकं, तसं त्यांना भेटतच नाही ना.
नई. त्यामुळेच तर मग ते पाऊस आणि शेतकऱ्यांचा अतुट नात आहे ना.
हम्म.
चांगला पाऊस पडला. तरच ते शेतीला भरभराटी येते आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद होतो.
आणि पाऊस पडला तर, म्हणजे जमिनीच्या पोटातली पण अ म्हणजे पाणी पण जास्त असत. आणि मग ती उष्णता पण कमी तयार होते आणि त्याच्यामुळे उन्हाळा पण क जाणवत नई असं. थंड असत, थोडं वातावरण तसं यावर्षी नव्हतंच पाणी जरी मागच्या वर्षी पाऊस ब झालाय उन्हाळ्यामध्ये तरी. तरी पण मग ह्या वर्षी ऊन जास्त वाढलं होतं असं.
हो. जलसुटी खाऊन होऊन जाते का?
हम्म.
आणि पाऊ आणि ते म्हणजे विहिरी नदया तलाव यात हे पाणी साठवून ठेवतात. पण मग न ते पाणी पाहिजे ते असं पुरेस नसत. पावसाचं पाणी कसं शेतीसाठी नेस नैसर्गिक वरदान आहे, पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहत. सतत पाणी पडत असत ना पावसाच.
आणि म्हणजे पाऊस जमिनी जोमिळणीचे म्हणजे पोट वगैरे ते म्हणताना पहा शांततेत पाणी भरलेलं असलं का जमिनीमध्ये जास्त पाऊस असला तर मग विहिरींना पण पाणी उतरतं, अस नदी नाले भरलेले असतात अस पावसाळ्यात. मग ते उन्हाळ्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत त्यांना त्याची जाणीव भासत नाही तसं काही भागांमध्ये पडतो पाऊस जास्त. तर काही भागामध्ये.
हो आ तर खूप किती दुष्काळ पडला होता पाण्याचा
हो
आणि पाऊस पडल्या म्ह शेतकरी लोक कस त्यांच्या विहीर विहीर मध्ये आता नाव अम ते म्हणजे अनेक प्रकारे पाणीचा साठा करून ठेवत असतात ना ते वर्षभर
हा निव ते पण आणि परत आता ते आता ते तलाव म्हणजे तलाव वगैरे ते कसे तळ तयार करता मग ते पाणी साठून ठेवता वर्षभरासाठी ते
ह
शेतीतला ह ह
आणि खरी पिकांसाठी बघा म्हणजे जस क जॉ बाजरी मका
हम्म
स म्हणजे या पावस अत्यंत महत्त्वाच असतं कारण ह्या ठिकाना म्हणजे उत्पादन होण्यासाठी पाऊस खूप जास्त प्रमाणात लागतो
हम्म
र जास्त पाऊस आणि पाणी योग्य मिळालं प म्हणजे प चांगले उत्पान्न वाढते त्यांचे आणि शेतकऱ्यांना चांगला आर्थिक खायदाही होत
हा आणि त्यामध्ये त्यात कसं असतं शेतकरी लोकांच अ पाऊस पडला तर मग ते पुरची पे असं कामाला सुरुवात करताना सगळं टोमॅटोची लागवड हे काही भरपूर प्रकारचे पीक घेतात काही काही वेली पीक घेता पावसाळ्यामध्ये असं
हो
आणिजे आती पाऊस झाला तर ते पण नुकसान करत ना मग. पिकांचं
अ हवाना ह हवान बदलामुळे कस झालंय पावसाच स्वरूप बदलत चाललं आहे कधी जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही आणि कधी नाही पाहिजे तेव्हाच पडत
हो
म्हणजे प्रत्येक ऋतूच वसित झालं आहे बघं उन्हाळ्याच आपल्याला पाहिजे ते चांगलं
हम्म उन्हाळ्यामध्ये म्हणजे असं म्हणजे त्यावेेळेस त्यांना काम काम करण्याची पण इच्छा नसते उन्हाळ्यामध्ये कडक उन असल्यामुळे पाणी नसतं काय काम करणार अस शेतकरी ते घरीच असत मग ते उन्हाळा भर तेवढा
हो
मग त्यांना पण असं म्हणजे खूप चिंता असते ते का जर पाऊस पडला तर बरं नाही पडला तर मग आपलं कसं होणार पुढचं ते गुढचा विचार करत असतात शेतकरी उद्याचा
हो हो
मग त्या असं उन्हाळ्यामध्ये ह असं उन्हाळ्यामध्ये म ते कसं बी बी तयार करून ठेवता. मग मग पाऊस पडायच्या वेळेस ते सुरुवात पाऊस पडली का मग त्याची पेरणी वगैरे करता.
उद भूमुग हणून सोयबीन असं.
आणि तितके शेतकऱ्यांना मेहनत पण खूप लागते ना. त्यांच्या महिन्याती मुळ जेवढे ते पिकं उत्पादन करू शकतात.
हम्म शेतकरी एवढं हे करतोय कष्ट करतो म्हणूनच आज त्यांच्यामुळेच आपल्याला खाण्यापिण्यासाठी इतक्या गोष्टी आहेत डाळी वगैरे सगळं आपण हे खातो सगळं ते जर शेतामध्ये त्यांनी काही पिकवलं तर आपल्याला ज कसे कस का भेटेल असं खाण्याचा.
तेच त्यांनी जर पिकवलंच नाही तर आपल्याला चांगले पौष्टिक आहार
काही लोकांना नाव अवलंबून असते.
हो चांगल्या ताज्या पा भाले पाज्या पालेभज्या.
हम्म.
पाऊस आणि शेती म्हजे अ एक. आपल्या मक भारतासाठी वरदानच आहे ते. म्हणूनज शेतकरीला देशाच अन्न जाता म्हणतात ना.
हम्म श शेती शेती. शेतकऱ्यांनी जर पीक केलं नाही आणि पाठवलं नाही तर मग ते बाकी सगळं जीवन जी जी जची ज विस्कळीत होऊन जाईल ना.
हो.
माल नाही पिकवला तर.
ओके चालेल झाले आपला वेळ धन्यवाद हो हो हो.